मजामा आहात ना तुम्ही? कशा आहात?
नमस्ते, कशे आहात?
मी पण मजेत ये, तुम्ही कशे ये? हम्म. मी पण मजेत ये, तुम्ही बोला?
आज तुमच्या जवळ टी व्ही चांगला की मोबाईल? या विषयावर माझे विचार मांडायचे होते कारण अ आजच्या काळात. टी व्ही आणि मोबाईल हे दोन्ही आपल्या जीवनाच्या महत्त्वाचा भाग बनलेला आहे. म्हणजे दोघीनं
बोला. ना.
दोघांचेही फायदे आहेत आणि तोटेही आहेत पण प्रश्न असा आहे कि आपल्या दृष्टीने कोणते अधिक चांगले आहे?
हम्म अ दोन्ही स्वतःचे फायदे आणि तोट्या आहेत ना टि व्ही संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येतो आणि मोठ्या स्क्रीन मुळे डोक्यांना कमी त्रास होतो ना.
हो बराबर म्हणजे टी व्ही असे साधन आहे जे संपूर्ण कुटुंबाला खरंच एकत्र बसू शक ते बातम्या धार्मिक कार्यक्रम असे शिक्षण म्हणजे खूप साऱ्या वस्तूये शेती आरोग्य मन मनोरंजन यासारखी अनेक प्रकारची माहिती आपण टी व्हीवर मिळे मिळू शकते आपण पाहू शकतो.
हा तर मोबाईल वेत वैयक्तिक मनोरंजनसाठी आणि कुठेही वाप बघण्यासाठी सोईस्कर आहे ना, टीव्ही हं बोला
हम् आणि लहान मुले काटून पाहू शकतात टीव्ही व विद्यार्थी शैक्षणिक कार्यक्रमा मधून बरेचं. काही म्हणजे शिकू शकतात. मोठी माणसे बातम्या आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम पाहू शकता म्हणजे टीव्ही पाहताना संपूर्ण कुटुंब खरंच एकत्र बसू शकत म्हणजे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील. प्रेम संवाद म्हणजे जवळ बसून आपण एक वहीत अ. परिवार न आपण बसून बघू शकतो. आनंदी पण वाटतो आणि मनोरंजन पण पाहायला खूप छान वाटतें.
ह हा आम आणि टीव्ही टीव्हीचे तर खूपचं फायदे आहेत. आणि टीव्ही सर्व कुटुंब एकत्र बसून पाहू शकते ज्यामुळे ना. ते संबंध घट्ट होतात. प्रेम वाढते नात्या मध्ये
बरोबर म्हणजे खरंच आणि टीव्ही पण चांगली आहे. आणि आता मोबाईल अनेक लोक म्हणजे लोकांना कामचं चालतात. म्हणजे परंतु आता मोबाईल विषयी बोलूया मोबाईल हे आकाराने लहान आहे. खरं छोटे उपकरण असले दिलेले आहे म्हणजे त्यामध्ये जण संपूर्ण जग आहे म्हणजे मोबाईल दवारे आपण फोन पण करू शकतो तो संदेश पाठवू शकतो. फोटो काढू शकतो. पैसे काढू शकतो पाठवू शकतो. ऑनलाईन शिक्षण पण घेऊ शकतो म्हणजे खूप सारे फायदे आहेत. मोबाईलमधून आपल्याना शिकायला भेटतात ऑनलाईन खरेदी पण करू शकतो आपण ऑनलाईन शॉपिंग पण करू शकतो. म्हणजे तिकिट बुक पण करू शकतो.
आणि कसं डोळ्याचं रक्षणं पण होतं टीव्ही ची सवय स्क्रीन जर मोठी राहिली तर अ आणे. ठराविक अंतरावर बसून पाहत असल्याने डोळ्यावर कमी ताण पण पडतो ना. त्याच्यामुळे आपण टीव्ही हून थोडं लांबचं बसायला पाहिजे तर. कश्या आपल्या डोळ्याला त्रास हानी पोच्याला. पाहिजे म्हणून आणि.
बोलून आपलं म्हणजे बोलू शकतो आपण जगभरातील माहिती आपण मोबाईलद्वारे भेटू शकते. त्यांनी आज. प्रत्येकाकडे मोबाईल आहे परंतु मोबाईल काही म्हणजे मोबाईलचे काही तोटेही नाहीत. म्हणजे तो चांगल्यासाठी पण आहे आणि तोटे पण आहेत म्हणजे अनेक लोक दिवसभर सोशल मीडियावर वेळ वाया घालवतात. मोबाईलवर गेम्स खेळण्यात वेळ जातो. मग अजून रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने पण जॉब कमी होते ना.
हं, आणि माहिती पट बातम्या आणि शैशनिक कार्यक्रम किंवा मोठ्या स्क्रीनवर अधिक चांगल्या प्रकारे समज तो दिसतो आणि बट टीव्हीवर बातम्या वगेरे मग नवीन नवीन समाचार हे सगळं बगर ब ब बघायला भेटत ना आणि सतत टीव्ही पाहिल्याने शारीरिक खालचाली मंदावतात आणि लठपणा वाढू शकतो ना.
आणि बराबर म्हणजे टीव्ही आणि मोबाईल खरंच म्हणजे मोबाईल आपण आपण आता म्हणजे उशिरापर्यंत रात्री मोबाईल अ वापरायचा नाही म्हणजे झोप पण पूर्ण घ्यायची नाही तर आपल्यान आरोग्यासाठी खूप आपल्या आरोग्यासाठी खराब आहे, म्हणजे डोळ्यांना त्रास होतो, डोके दुखी होते. म्हणजे आपल्या मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. म्हणजे मोबाईलचे व्यसन ही एक आज एक गंभीर समस्या बनली आहे म्हणजे लोकं छोटे छोटे मुलं आतापासून मोबाईल मागतात पहिला गेम वगैरे शॉर्ट्स बनवायला म्हणजे खूप आताच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे. अ खूपच चाललाय.
हा आणि टीव्हीवर आवडता कार्यक्रम किंवा मालिका सुरू अ असल्यास तास न तास वाया जातात. आणि कसं टीव्हीचं टीव्हीवर बसलो की म्हणजे आपला कोणतं पिक्चर नवीन आला असेल तो पण पाहू शकतो सगळ्या हा अम आपल्या सगळ्या कुटुंबासोबत आणि अ मोबाईल आकारने लहान असतो पण असलं लहान असल्यामुळे तुम्ही तो कुठेही सोबत नेऊ शकता ना.
आणि बराबर म्हणजे टीव्ही मोबाईल असा एक विषय आहे म्हणजे मोबाईल पाहिल्याने पण तोटे होतात चांगल्यासाठी पण ये आणि टीव्ही पाहिल्याने पण वेळ वाया जातो म्हणजे टीव्हीचे बी पण तोटे टीव्हीचे पण तोटे आहेत म्हणजे दिवसभर आपण टीव्ही पहिल्याने वेळ पण वाया जातो, अजून शारीरिक हालचाल कमी होते.
हा आणि इंटरनेट अ कसयं हा मोबाईलने माहिती पण साठव होतात इंटरनेटच्या मदतीने अ जगातील कोणतीही माहिती भेट ते ना आणि बँकिंग कामे किंवा अभ्यास एका क्लिकवर शक्य होतेय आणि म प्रत्येकाला आपआपल्या अ आवडीचे व्हिडिओ किंवा गाणी हेडंफोन लावून एक ऐकायला एक अ एकटा येताना हम्म तेच्यासाठी हे म्हणजे खूपच चांगलयं मोबाईल त्याच्यावर ऑनलाईन क्लासेस होता, आपण टाइम पण वाचू शकतो, ऑनलाईन शॉपिंग करून मग आपल्या ऑनलाईन जे क्लासेस असतं ते ऑफलाईन पण होतात. आपण ऑनलाईन त्या घरी बसल्या पण होऊ शकत ना आपण आपल्याला जायला शक्य नाही झालं तर आणि अम त्याच्यावर आपण कोणाला पण लगेच निरोप लगेच एक क्लिक पीक मध्ये लगेच निरोप देऊ शकतो कोणाला पण हम्म
चे पण घडणे म्हणजे खूप सारे फायदे पण ये आणि तोटे पण ये आणि टीव्हीचे पण ये पण टीव्हीचे टीव्ही म्हणजे मोबाईलने आता म्हणजे हे आकाराने छोटे उपकरण अस तरी त्यामध्ये जणू संपूर्ण जग समावले आहे म्हणजे मोबाईलद्वारे आपण फोन वगेरे तो सर्व काही करू शकतो आणि टीव्ही मध्ये आपण बात बातम्या वगेरे जाहिरात वगेरे म्हणजे खूप काही पाहू शकतो पण दिवसभर टीव्ही पाहिल्याने खरे खरंच वेळ जातो आणि मोबाईल पाहिल्याने पण खरंच वेळ जातो आणि म्हणजे जाहिराती आणि हिंसा कार्यक्रम कार्यक्रमाला वाईट परिणाम होऊ शकतो म्हणजे त्यामुळे टी व्ही मर्यादित वेळच पहायला पाहिजे पण कोणत्याही वस्तू तो आपण जर मोबाईल आता मोबाईल आणि टी व्ही आपण जर दिवसभरामध्ये आपल्या म्हणजे टाईम नुसार आपण कमीत कमी आपण सवय पाडली पाहिजे की म्हणजे दिवसभर मोबाईल टी व्ही जास्त पाळल्याने वेळ जाईल याच्यामुळे आपण म्हणजे कमीत कमी एक तास अर्धा तास दहा मिनटं वीस मिनिट मिनटं टी व्ही मोबाईल पहायला पाहिजे तर आपली म्हणजे काम पण आपलं वाचेल मग दिवसभराचे जे काम होईल ते पण पूर्ण होईल आणि आपल्याना म्हणजे अ त्रासही होणार नाही लक्ष पण म्हणजे आपलं दुर्लक्ष पण होणार नाही आणि चुकीच्या सवयी पण लागणार. वाईट परिणाम पण होऊ शकत नाही.
हा आणि लहान स्क्रीनकडे सतत एकट एकट बघण्यामुळे डोळ्याचे आजार पण होता आणि मानदुखी पण वाढते. मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो. आपल्या ब्राईड मेंदू. मेंदू जो असतो त्याच्यावर म्हणजे स्मरणशक्ती करण्याच कमी करतो जास्त मोबाईल. मोबाईलचे पण खूप फायदे त्याच्यावर मोबाईलवर फ्रॉड पण होऊ शकतो. मोबाईल जास्त पाहिला का अ चष्मा वगैरे डोळ्या चा आजार होतो. आणि लहान लहान मुलांना तो खूपच त सवय पडलीय की जेवणाच्या वेळेस पण मोबाईल. हा अंघोळ करण्याच्या वेळेस मोबाईल सगळीकडे आता
म्हणजे सगळीकडे आता ना मोबाईल असा एक एकदम नॉर्मल चीज होऊन गेलय. की सगळ्यांकडे म्हणजे असं लहान लहान मुलांकडे पण विचार केला ना तर आता मोबाईल असतो. जेव्हा आम्ही कॉलेज किंवा स्कूल लाईफ मध्ये होतो ना आम्ही, मोबाईल पण पाहिले नव्हते का कसे आहे. आणि आता तर लहान लहान मुलांना कोणतं फीचर्स कुठे आहे ना हे पण विचारून घेणार ना तर यू चुटकी मध्ये तुम्हाला सांगून देईल.
म्हणजे जर आपण तुलना केली तर मोबाईल खरंच अति उपयुक्त वाटतो. कारण याद्वारे आपण काम, शिक्षण, व्यवसाय, बँकिंगचा प्रवास आणि संवाद म्हणजे असे खूप अनेक काम करता येतात आपल्याना मोबाईलच्या पण मोबाईल पण मोबाईल चुकीचा वापर चुकीचा वापर केला, तर तो आपला नुकसानकारक ठरू शकतो आहे. म्हणजे त्याचप्रमाणे टी व्ही मनोरंजनासाठी चांगली आहे. साधन चांगल आहे. दिवसभर टी व्ही पाहणे पण योग्य नाही. पण माझ्या मताने तर मोबाईल तर खूप चांगला आहे. माझ्या मते तर टीव्ही आणि मोबाईल दोन्ही चांगले आहेत. पण जर त्या त्याच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. म्हणजे गुलाम न होता त्याच्या सुधींन म्हणजे उपयोग पण केला पाहिजे वेळेंचा सदैवपण केला पाहिजे.
हा सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहिल्यामुळे लोक आप आपल्या कुटुंबापासून आणि सामाजिक जीवनापासून पण दूर जात जातात ना तर इंटरनेटचे चुकीचा वाप किंवा सोशल मडियाचे वेव स व्यसन यामुळे मानसिक आरोग्यावर ताण येतो. सोशल मीडियाच्या म्हणजे एक प्रकारे व्यसन लागलय आजकालच्या मुलांना. आणि कसं टीव्ही आणि टीव्ही चांगला. की मोबाईल चांगला. हे त्यांच्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून असते. अ जर तुम्ही मर्यादित वेळेत, आणि योग्य अंतरावरून टीव्ही पाहत असाल तर मोबाईल बघत असाल वे वेळेवर वेळेवर तर तो चांगला. आणि तस जर मोबाईल चा वापर केवळ अ गरजे पुुरता आणि ज्ञानासाठी केला तर तो पण देखील फायदेशीर आहे. तरी अतिरिके टाळणे हाच उत्तम पर्याय आहे ना.
परत आपण तंत्रज्ञानाचे गुलाम न होता म्हणजे त्यांच्या सुजन्यपणे उपयोग केला पाहिजे. वेळेचा सदयोग केला तर टीव्ही आणि मोबाईल दोघेही तुमचे मित्र बनतील. पण वेळ